हा तो आवाज.
बद्दल वगैरे बोलूया म्हटलं.
हो हो. बोलाकी तुमच्या आवडत्या रेसिपीज कुठल्या सांगा.
हो मला जास्त आमच्याकडे तर नाहीेहमी आ सणावारला वगैरे काय पुरणपोळी वगैरेच असते शक्य तो का पुरण पोळी वगैरेच असते आम्ही काय असं पुरी श्रीखंड, किंवा असं दुसरं काय वगैरे बनवतच नाही आमच्या प्रत्येक सणाला पुरणपोळी ठरलेली
अ महाराष्ट्रातलं पुरणपोळीच असत.
महाराष्ट्रात पुरणपोळी फेमस. आणि आता कस होणार आहे, आता बघा जून महिन्यापासून सुना प्रत्येक महिन्यात एक एक सण स्टार्टच होणार आहे. जस आता वड पौर्णिमा परत आला बेंदू प्रत्येक म्हणजे महिना आप ठरलेलेच असतात.
मी एकदा का होई ना हौशी खातर तर पुरणपोळी करतेच आपल्या इथ.
पुळी होतेच.
हो आणि सगळ्यांची आवडती डिश म्हणजे
पुरणपोळी हो आधी सनावराला वगैरे आपल्याकडे कशी, केली जाते तुमच्याकडे कशी बनवत पुरणपोळी करतात?
हो आमच्यात पण पुरणपोळी अरे मी पुरणपोळीचा लवर्ह आहे.
आमच्याकडे पण पुरणपोळी फेमस आहे तस मला जास्तीत म्हणजे साधं, जेवण आवडत म्हणजे साधं सिम्पल जेवण आवडत म्हणजे चपाती, वरण, भात, बटाट्याजी भाजी, तस पूला आठच असतो एवढी भांडी पाहतात.
पुरण पुरण करायचं कंटाळा हो बाकी काही नाही.
आणि ते खाण्या त्याच एवढं हे पडतात ना भांडी वगैरे
हो भांडी पडू देत पण केलंय तसं ना! पोळी सुंदर झाली तर मग जरा मनाला समाधान वाटते नाहीतर मग तिना लई कस्त्र डोक्यात जाते काय स्वयंपाक केला अस होते.
झाल कनिक व्यवस्थित ना तरच ती पुरणपोळी व्यवस् नाहीतर मग ते नाहीतर मग एका साईडन पुरण बाहेर येत. मग अजिबात म्हणजे वाटत मग नकोच वाटतं करायला. इंटरेस्ट येत नाही असं का. तसं आमच्याकडे फेमस आत नाही एकदा जरी आळू वडी वगैर. केली ना तरी चालते आमच्याकड अतिशय
अरे बापरे आळू वडी काय आमच्याकडे पण असते आळुवडी अधुन म - पण आमच्या इथे आळू नाही लवकर सापडत आम्हाला बाजारातून विकत आणल्याशिवाय मिळत नाही
आमच्याकडे कस असं लावतात ना इकडे तिकडे आजूबाजूला कुठून पण आणला असं पाण वगैरे दहा बारा तरी चालतात म्हंजे अस
हम्म सिटी मध्ये जरा तस एकमेकांच्याकडून अन्न पॉसिबल नाही ना
हो हो हो गावाला वगैरे असले ना की भरपूर म्हणजे अस भेटतय मग आमच्यात आठवड्यातन एकदा दोनदा जरी आळुवडी बनवली जा हो हो
किंवा अशी लाटेवाडी पण आमच्याकडे बघाला फेमस आहे लाटेवडी
ते काय असतय मी - पहिल्यांदा ऐकलाय हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकलाय
होय का आता मी तुम्हाला रेसिपी सांगते आपलं होय का लाटेवड म्हणजे कसंय माहती का ती बघा तिळे नारळाच कुट वगैरे घालून करतात गरम मसाला तुम्हाला नाही माहिती का लाटेवडी म्हणजे एक्च्युली भाकरवडी सारखीच असते पण आपल्या
अच्छा अच्छा भाकर वडी म्हणताय का मग ठीक आहे मग ते माहितीय हम्म हम्म
भाकरवडी पण आपल्याकडे नाही नाही ती लाटेवडी करतात आपल्याकडे बघा भाकरवडी सारखे असते पण आपल्या भाषेत त लाटेवडी असते
अच्छा तो हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकलाय खर तर अच्छा अच्छा अच्छा अच्छा हो
ते कस चण्याचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे ना मिक्स अस म्हणजे गोळा गोळा बनवतात त्यामध्ये थोडस तेलाचं वगैरे मोहन घालतात तिखट ओवा जास्तीत जास्त प्रमाणात गव्हावाचं पीठ घ्यायंच ठोसाचं म्हणजे दोन वा ना तर एक वाट घ्यायचा त्यामध्ये मी ओवा लाल तिखट घालून असाचा गोळा बनवून ठे ठेवायचा आणि त्याच्यामध्ये भरायला अस सारण बनवतात कारळ्याचं आपले कारळे माहिती आहेत ना तुम्हाला कार्ळ्याच ड गरम मसाला जे आपले खडे मसाले वगैरे बाजारात खडे मसाले वगैरे भेटतात ना दालचीनी लवंग - एकदम दहा वीस रुपयाचा गरम मसाला आणायचा आणि मग तो असा भाजाला त्या पेस्ट पावडर बनवायची आणि मग करायचं कूट आणि सुप खोबर आहे ना ते खिसायचं आणि ते मस्त असं शाडोफाय कर म्हणजे अस केसरी कलर च तव्यामध्ये वगैरे भाजायचं मग ते खोबर गरम मसाला टारयचं कूट त्याच असं सारण बनवायचं आणि म्हजे आपण पीठ मळून ठेवलेलं असतं ना चण्याच आणि गव्हांच त्या च अस छान च सारखी म्हणजेे एक लाटी लाटून घ्यायची
कशा कशाच असते ते चपाती चणा डाळ आणि हा कणीक कशा कशाची मळा
हे गव्हाचं पीठ आणि चणा गव्हाचं पीठ आणि चणा डाळ गव्हाचं पीठ आपल्या चपाचं गव्हाचं पीठ आणि त्याना डाळेचं ज आपण ड म्हणजे पीठ मळुण ठेवतो ना त्याची अशी चपाती लाटायची आणि म आपण हे मिक्स केलं ल अस ना कारळचं कूट सुकं खोबरं गरम मसाला थोडी चिंचच असं पाणी वगैरे ना तरी म्हणजे असं चालथोडीशीेप ओवा म्हणजे अस ते मिक्स करून अस सारण बनव असत. ला. पण असं थांबवायचं म्हणजे असं थोडंसं लाटणं फिरवायचं. त्याला चिटकून राहा म्हणून चिटकून कस राहायला पाहिजे ना अस ते जर असं. पाणी लावून ओलावा करायचं म्हणजे तेच सारण सगळं आपलं चिटकून राहतं त्याला
हा बरोबर हा.
मग असा हल. ळ तिथे असं स्प्रे कर ए साईडन असं गोलगोल गोलगती नाटिकत जायचं. आणि असं थाप दयचं म्हणजे असं म्हणजे छपट व्हायची तिला म्हणजे असं चिटकून चिटकून राहायला पाहिजे अशी ती
कुंड राहा अस.
मग जस आपण म्हणजे असं गोल.
हा हा हा हा.
भाकरवाडीला आपण कसं एकद मग गोल करतो तस एका असं राऊंड उत यायचं आणि छान तिलाशी हापवायशी म्हणजे टकून राहा. त्याचा परिच नाट म्हणजे पोळीला त्यामध्ये सारण. सारण भरायचं ना त्यामध्ये अशी छानशी थाप ववायची म्हणजे म्हणजे आणि मग त्या सुरीना आपण त्याच्या वड्या पाडायच्या. अ्ा आपल्याला कुठल्या शेप मध्ये पहि आपण पा पातळ जाडोच्या आणि आपली उघची चाळणते ना. हॅलो ती उकडेचयमध्येध्ये सगळे वडे ठेवायच्या आणि द्या. त्याला एक वाफ द्यायची त्या उकडीच्या चाळणीमध्ये हा आ आपवाय. नंतर त्या थंड झाल्या ना मस्त पैकी फ्राय करायच्या
हम्म.
अच्छा तळायच्या नाही य काय त्या
त नंतर उकडले आपण
हम्म.
एक वाफ देयची त्यांना म्हणजे घ्यायच्या थंड करायच्या उकडून झाले ना मग त्या म्हणजे वाफ वाफ दिल्यानंतर थंड करायच हो.
हा हा हा हा. हा हा थंड करायच सांगायचे पुढं. अच्छा अच्छा अच्छा.
मग म्हणजे कसं त्यामधलं सारण असं निघत. डायरेक्ट जर तळले ना तर मग ते सारण अस तेलामध्ये सुट्ट होत ना त्या म्हणजे आपण ते हे केलेलं. सुटतात ना मग त्याला सगळ्या तेलामध्ये सारण हे होतं ना मिक्स होत दिल्या मग कसं ते
अच्छा.
आणि मग ते नंतर मग तळायचे आपण मग सेम म्हणजे आशा तिखट झणझणीत छान जर आपल्याकडं कोण आजारी वगैरे असल. होय का?
हम्म
जसं आता विदर्भात वगैरे कशी सुरळीची व वगैरे करतात ना सुरळीची वडी वगैरे ते तसंच आपल्याकडे लाटेवडी वगैरे करतात की आमच्याकडे
नाही पण हा आपल्या भागातला शब्द असून मला माहिती नाहीेये. सुरळीची वडी वगैरे खाल्ली आहे मी ती माहिती पण आहे पण हा शब्द माझ्यासाठी नवीन होता रेसिपी तशीच असली तरी आपल्या भागचा शब्द माहिती नाही म्हणजे काय झालं.
ह हा लाटेवडी म्हण म्हणजे आपल्याकडे कोणआजारी वगैरे असेल किं किंवा कुठं आपल्याला जायच असेल पाहुण्यांच्याकडे तर आमची आई हमखास चार पाच चपात्या आणि दाटीवडी नेहमी हम खास म्हणजे अस करून द्यायची आणि हे कसं आहे चार पाच दिवस म्हणजे आठ दिवस तळल्यामुळं टिकतात खराब होत नाही अशा
अच
खराब होत नाहीत एक आठवडाभर तरी म्हणजे कडक छान राहतात.
अरे बाबरे मग भारी आहे मग तर ट्रायल घ्याला
ना एकदम छान म्हणजे असं टिकतात.
बर
एकदम खुसखुशीत होतात आणि एकदम भाकरी कशा गोडस लागते इतकं झणझणीत तोंडाला वगैरे चव येण्यासाठी ठीक आहे म्हणजे कधीतरी आपल्याला काय असं वाटलं जरा चमचमीत वगैरे एखादा पदार्थ पावसाळ्यात
आता करा आता तर करायलाच पाहिजे तुम्ही लैच डेंजर वर्णन केलेय तेच बोललं तुम्ही लईच डेंजर वर्णन केलय आता करून बघावीच लागत त्यांन
मी ताई काय होत माहितीय का दिवाळीत आपण सगळे गोड गोड गोड पदार्थ खातो ना आणि दिवाळीत आपल्याकडे कसं सगळं साहित्य अवेलेबल पण असतं चण्याचं पीठ असतं तेलाचा डबा आणलेला असतो गरम मसाला काहीतरी कट वगैरे आता गोड गोड खाऊन करंजी चकली लाडू ते शंकर तर बा गोडच ना मग असं काहीतरी तिखट असं बनवलं ना थोडं फार तर दिवाळी तर हमखास आमच्यात बनवतातच वड्या जरा बर वाटतं ना ते गोड गोड गोड गोड नको वाटतं ना खायला
जिवेवर काटे येतात गोड खाऊन ते जरा थोडंस बरं वाटतंय
दिवाळी पणआधी कंटाळा आलेला असतो. ते गोड गोड आणि ऑलरेडी आपल्याला साहित्य चण्याची डाळ हे ते असतच त्यामुळे आमच्या त्या वड्या केल्या की जातात हमखास
बघायलाच पाहिजे ना आता तुम्ही एवढं केलं तोंडाला पाणी सुटलं ना आता आमच्या तेच तर सांगते ना आमच्या तोंडाला पाणी सुटलं आता ट्राय करायला पाहिजे.
हा ठीक आहे ठीक काय छान वाटलं तुमच्याशी बोलू ना थँक्यू हा हा ठीक आहे ठीक आहे